हा आवाज येतोय का माझा?
हा आला अवाज.
हा काय चालय.
काय नाही बघा आत्ता जायचं कॉलेजला थोड्या वेळा
कॉलेजला.
हा तुम्ही काय करताय?
मी पण कॉलेज करते.
काय करताय म्हणजे कोणत्या फिल्डमध्ये आहे? आता आकाराविलय आहे काय?
हो तुम्ही?
मी आता डिग्रीलाय. बी फामला आहे मी. हा हा काय म सायन्स घेतलंय, कॉमर्स घेतलेय की आर्टस? हो मी आता नाही मी आता डिग्री ला आहे माझे सायन्स होऊन माझा डप्लोमा झाला आहे दोन वर्ष
हा हा.
हा मग आता कोणते दोन्ही पण ग्रुप ठेवलाय.
अ दोन्ही ग्रुप बारावीला आहेत. अ म्हणजे आता मिक्स आहेत ग्रुप बारावीला चॉईस करायचं.
मग दोन्ही हा म्हणजे कोणता अवघड जातोय म्हणजे बायलॉजी अवघड जाते की मॅथ्स अवड जातय? बायलॉजी अवघड मॅथ्स अवघड जातोय की बायोलॉजी अवघड जातोय?
मॅथ्स
हम्म, हम्म म्हणजे बारावीला मॅथ सोडणार?
हो..
हम्म, हम्म जेवण झालं?
झालं. तुमचं?
मग कॉलेज किती ते किती असतय?
कॉलेज अकरा ते तीन असत.
हम्म, हम्म.
आज सुट्टी आहे आम्हाला दोन, तीन दिवस झाल सुट्टीय.
का गाव काणतं तुमचं?
कोल्हापूर.
प्रॉपर?
प्रॉपोर म्हणजे कोल्हापूरमध्ये येतो आम्ही. तुमचं?
हा म्हणजे कोल्हापूरमध्येच येतं माझं मी शिकायला पण इथ कोल्हापूरमध्येच आहे.
कॉलेज?
मी इथं डी वाय पाटीललाय.
डी वाय पाटील होय हा हा. इकडं आम्ही भोगावती कॉलेजला.
हा भोगावती तिकडे काय?
हम्म.
हा हा मग कसं जातंय सायन्स?
आहे चांगलं जातंय म्हणजे आमचं कसं अह सेमी इंग्लिश नव्हतं ना त्याच्यामुळं आम्हाला जरा आता अवघड जातो ना आता पा पहिल्यांदा
हा आठवी नववी दहावीला जर सेमी असलं तर बऱ्यापैकी सोपं जातं कारण का सायन्स आणि मॅथ्स म्हणजे सगळं इंग्लिशमध्येच असतं तीन वर्षे म्हणजे मी पण होतो सेमीलाच आठवी नववी दहावीला त्यामुळं एवढं काय वाटलं नाही आणि बारावीला काय आमची कोरोनातच म्हणजे बॅच होती त्यावेळी काय आम्हाला शिकवलं नाही काय नाही सहा महिने म्हणजे एक वर्षभर काही शिकवलंच नाही. त्याच्यानंतर लास्ट ला फक्त एक्झाम तेवढी आमची ऑफलाईन घेतली. आणि सगळं टिचिंगचं जे क्लासेस होतं ते सगळं आमचं ऑनलाईन क्लासेस होतं.
त्यामुळं आमची फक्त एक्झ एक्झाम अवघड गेलेली बारावीची लास्टची फायनल एक्झ
हम्म.
त्यामुळं आतापासूनच अभ्यास म्हणजे कसं अकरावीला जे सगळं असतंय म्हणजे मॅथ स, बायलॉजीचं त्या बेसिस वरती सगळं म्हणजे बारावीचं असतंय ना पुढचं आता हा आता जे तुम्ही काय शिकल त्याच्यावरतीच पुुढचं सगळं असतं
हम्म त्यामुळं अकरावी व्यवस्थित जरी गेली तरी आपण पुढं काय पण म्हणजे व्यवस्थित लिहू शकतोय सगळं हम्म कॉलेज कंटिन्यू करायचं कॉलेज
कंटिन्यू जात हॅलो.